हॅलो कशी आहेस? मी बरे आहे. तू कसा आहेस?
मी पण बरा. काय चाललंय तुझं?
काय नाही बसली होती.
दिवाळी काय नाही बस तुला विचारायला कॉल केलेला दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली?
अजून कायच नाही रे केलेली. आता माझ्या एक्झाम चालू तून झाल्या नाही त्याच्यामुळे काय नाही मी केलेली अजून
होय का आता कुठलं पेपर मग राहिल्यात? का अजून चालूच झाले?
नाही झालेत तीन पेपर झालेत आता रेग्युलरचे एग्जाम म्हणजे पेपर आहेत परीक्षा रेग्युलरची
हा मग घरातलं काय बनवलं का नाही फराळाचे
हो मम्मीनी बनवलंय ना चकली बनवली करंजी लाडू बनवलाय हा
तुला दिवाळीची स्टोरी माहिते आहे का म्हणजे की का दिवाळी साजरी करतेत?
नाही रे नाही माहित.
म्हणजे द होय मला असे जरा-जराच माहित आहे पण एवढी पण नाही नीट माहित आहे थोडी थोडी ती सांगतो तुला
हा ठीक आहे
दिवाळी आपल्या एक भारतात सगळ्यात मोठा सण साजरा केला जातो. आणि का साजरा केला जातो माहित आहे का प्रभू श्रीराम आहेत की नाही ते चौदा वर्षात तो वनवास म्हणजे जंगलात होते चौदा वर्ष आणि तेव्हा नवासातून ते बाहेर आले का ना, चौदा वर्षाने आले म्हणजे गावा इकडं तुमच्या अयोध्येला परत तेव्हा मग अशी लोकांनी दिवत दिवे लावलेले पण त्या दिवे असं कळलं मग तेव्हापासून ती दीपावाळी साजरी होयला होयला चालू झाली परत तो म्हणजे अशीच दिवाळी परत चालू झाली करायला, मग तिथनं माणसं आपल्या इकडची फटाका फोडत होती, परत फराळाचा बोलवते ती फराळाला बोलवते होते, आपल्या एकामेकाला च घरी असच तेव्हापासून मग दिवाळी खरी सुरुवात झाली. तुला आणखीन काय माहित आहे का दिपवाळी बद्दल?
नाही मला इतक नव्हत माहित तू आता सांगितल्यानंतरच समजला.
होय
हो
दिपवाळी आता सगळ्यात मोठी साजरी केली जाते, परत आता जरा दिपवाळी म्हणजे पोल्युशन वर मग आपण फटाका जरा कमी उडावला पाहिजे ती
हा आता प्रदूर्श जास्तच झालय त्याच्यामुळ बरोबर
आता दिल्लीत बघितलंस का फटाकच उडवून दिलं नव्हतं म्हणजे बंदी घातलेली पल्युशन मुळ
हा
ते पण आता हानिकारक आहे ना? आपल्या निसर्गाला
बरोबर प्रदूषण जास्त झाल्यामुंळ हम्म हे सगळ्या बंदया आणलेत
तुला कुठला दिवाळीचा पदार्थ आवडत
मला चकली आवडते. तुला?
मला का? मला लाडू
हा
ह्याचा लडू आवडतो कशाचा? हा बुंदीचा
होय
हो कपडे घेतली का नाही दिवाळीची?
नाही अजून तुला सांगितलं ना मी एक्झामची पण म्हणजे एक परीक्षा चालू होती त्याच्यामुळे ते चाललेलं काय? काय? बाकी घरची साफसफाई झाली? का नाय?
नाही चालले आहे तिकडं झाली का नाही साफसफाई?
हो मम्मी करत होती आता अजून जरा बाकी हा
साफसफाई म्हणजे नक्की काय?? काय? केलं घरातलं
अरे भांडी वगैरे घासली झाड म्हणजे? पूर्ण घर झाडून काढल
हा
हम्म
आता मी तर यावेेळी ठरवलय सगळी साफसफाई झाली ना घरातली कि लाईट लावणार म्हणजे कंदील एक चांगला आणणार आहे लावायला घराबाहेर आकाश कंदील.
अरे लक्ष्मी पूजा नसते त्यावेळेस भरभर दिवे लावावे लागतात ना
होय
हम्म
दिवाळीत असे बारके बारके वाेटले असते ते म्हणजे लक्ष्मीपूजन परत दिवाळीचा पाडव्याला लोक म्हणजे अशी इतकी गाड्या बिड्या खरेदी बरेदी काय काय? करते ती सोन खरेदी करते ती नवीन वस्तू नवीन ग्राहक प्रवेश पण होते ती जास्त दिवाळीच्या म्हणजे असा साडेतीन मुहूर्त आहेत काय नाही काहीतर म्हणजे शुभ मुहूर्त साडेतीनच्या पैकी काहीतरी आहे बघ एक म्हणजे दीपावली पाडवा तवा बघू काय काय? खरेदी नवीन वस्तू करत्यात माणसं तुला माहिती आहे.
हो पण मला म्हणजे अ दिवाळीत कस की आपले नातेवाईक घरी येतात मग खूप मज्जा येते तुला माहिती का माझ्या मावशीची काकांची मुलं घरी येतात मग खूप मज्जा येते त्यावेळीस म्हणून आम्हाला दिवाळीला आवडते
हो मला तर दिवाळी आवडते फटाके उडवायला नवीन कपडे
पण पण आता तर प्रदूषण आहे ना त्याच्यामुळे बंदी आहे ना?
हा आता नाही आता नाही उडवत पण पहिला लहान मी असताना उडवत होतो ना
आता जास्त नाय उडवत आता लिमिटेड तुला माहित आहे दिवाळी झाल्यानंतर म्हणजे अ कुठलं कुठलं दिवाळीत अस म्हणजे भाऊबीज पण येती माहित आहे का दिवाळीत हा मग ती बहीण भावाला ओवाळते.
हो
मग तुला कुणी गिफ्ट दिलय का?
हो दिलंय.
हो काय दिलं मागच्या वेळी
मला मागच्या वेळीस अ कपडे घेतलेले
होय.
हो
आत्ता दीपावळी ही येणार आहे ती खूप चांगली एक्साइटमेंट आहे मला खूप एक्सायटेड आहे ती दिवाळीसाठी कधी दिवाळी येतीये म मला तर दिवाळी च्या रात्री झोपच लागत नाही कारण कधी असं उठतोय ती सकाळच खूप वेगळी अस गावा
बाकी
बाकी काय नाही तुझं काय चाललंय
काही नाही बघ आता अभ्यास करायचाय
जेवलीस का होय काय खांल्ल आज नाय अजून आता जेवायचं
हो का ठीक आहे.
अजून मला सांग की दिवाळीबद्दल काय माहिती आणि नवीन पदार्थ कुठला बनवणार आहेत दिवाळीत
बघू मी आत्ता तर नाही काय बनवणार पण बघूया हं
काय काय बनवता ये
मला बेस नच लाडू बनवता येतो.
अजून
अजून नं चिवडा
होय. अजून एवढंच येतं होय?
हो एवढंच येतं. अजून नाही काही येत.
तेय का किती पदरात असतेत दिवाळीच्या फराळामधी?
हो माहित आहे. मी सांगू चक चक पण म मला एवढे दोनच बनवता येत्यात.
सांग बरं काय, काय असतय?
कली चिवडा अनारसे अ शंकरपाळी बेशनचा लाडू रव्याचा लाडू, बुंदीचा लाडू. नंतर करंजी अ अजून काय असतंय?
अजून आता, लाडू राहिले.
अजून, अजून तुला माहिते का? आमच्या इकडे हाय ना अ शेव पण कर त्यात तिकट शेव. नमकीन हा. म्हणजे शंकरपाळी असते ना तसेच कस्तुरी मेती टाकून एक नमकीन बनवलं जातं, ते पण करत्यात आमच्या इकडं दिवाळीला.
होय?
हो.
आणखीन काय बनवत्यात?
झालं एवढंच.
एवढंच?
हम्म.
हम्म ठीक हाय. वेगळं असं काय बनवता का? वेगळं
नाई वेगळं असं तुम्ही काय बनवता?
वेगल असं मग लाडूचच की कळ्याचा लाडू, बुंदी चा लाडू उ उ कळ्याचा म्हणजे ते शेव पाडायची शेव असते का नाई आपली शेव भेट ती मग ती शेव अशी शेव पाडायची ती शेव बारीक करायची म्हणजे हातानच चुरा करायचा तेजा
हम्म
आणि त्याज्यापासनं लाडू बनवायचं.
होय.
हम्म
तू खाल्ले छान लागतेत.
होय म्हणजे भारी टेस्ट येते त्याला.
होय.
कधी तर आली का नाही तुला खाऊ घालतो मग समजाल तुला कशी टेस्ट आहे एक नंबर असती.
हम्म मला अ दिवाळीच्या फरारात इतकं नाही काय आवडत पण चकली आवडते जास्त.
मला दिवाळीत सकाळी ते उठणं लावताना एक भारी वाटत.
तुला नाही नाहीत मला सकाळी उठून रांगोळी काढायला लागते. मम्मी मम्मी तर इतक्या लवकर उठवते दिवाळीत पाच वाजता उठायला लागत.
कसली रांगोळी काढ
कसली म्हणजे?
म्हणजे डिझाईन डिझाईन कसली? अरे दिवाळी दिवशी स्पेशल अशी म्हणजे स्पेशल दिवाळी दिवशी कशी रांगोळी अस
असं काय माझं असं काय माझं फिक्स नस पण मी असं बघून काढते फोनवरून.
दिवाळीची हा का पण मला अ दिवसापेक्षा रात्र तची म्हणजे असं भारी वाटत म्हणजे सगळ्यांची घर सजवलेली असते ती लाइटिंग असं असं वेगळाच माहोल असतो दिवाळीत परत पॉझिटिव्ह वातावरण असते सगळे इकडं दिवाळीत त्यामुळे जरा भारीच वाटत. तर होयं.
आणि दिवाळी नंतर मग लक्ष्मीपूजन पण असते रात् तरी त्यावेळेस पण छान वाटत. तुला माहित आहे. का लक्ष्मी पूजन असतं. त्यावेळेस ते असं, छोटं छोटं काय देतात खायला. अ मला त्याचे नाव आठवेना काय माहित.
ते प्रसाद म्हणून देतात. तेच का बराबर बराबर, असं असं कशागत ते पॉपकॉन सारखं असतंय, व्हाईट व्हाईट कलर तर ज्वारीच, ज्वारीच, पप
अरे, त्याला लाह्या बोलतात. लाह्या
होय, का
हम्म
हा, बराबर बरा
चालतंय हा चल मग, मला अभ्यास करायचा आता करते. नंतर तुला कॉल हा ठेव.